होला
एक आवाज
आवाज कटवायलाय काय? एक मिनिट
आता येतोय काय?
हा येतोय बोला
काय करालाय?
स्ोयंपाकाला सधकाच्याला घ्यायच का तुमचं काय चालय?
आमचं पण कायतरी चालू आहे ते लहान मुलगी काय त्याचा अभ्यास वगैरे ते घ्यायचं असतोय.
ह
एकच मुलगी ये?
नाही माझं लग्न झालं नाही.
हा दीदीचे हाय होय हा हा
हा माझ काही लग्न ते नाही झालं.
कॉलेज करते काय?
होय होय माझं एम. एस. सी. चालू आहे ना
हा हा
तुम्ही कोणत्या गावच्या?
तासगाव येळवी. तासगावच्या पुढा आहे बघा.
हा हा
ह
तुमचं लग्न झालंय?
होय झालय.
तुमच्या घरात कोण कोण असतय?
आमच्या घरी सासू, सासरे, आजं सासूबाई, मिस्टर, मी आणि मुलगा आहे.
हो हम्म हम्म मग तुम्हाला बाळ वगैरे तेन?
आहे की एक मुूलग आहे.
ह हा हा
आता चार वर्षाच आहे.
हम् हम्
स्कूल ला जात तो पण.
हा हा
ह साडेआठ ते बारा साडे बारा पर्यंत असते त्याची स्कूल.
हा हा
हम्म दिदीची मुलगी तुमची जाते?
होय ती पण जाते ती पण आता एक तीन वर्षापर्यंतची आहे. तीन चार वर्षापर्यंतचे आहेत.
होर
म्हणजे दिदी म्हणजे दिीदी मेडिकलला जाते ना मग तिला तिचा अभ्यास घ्यायला जमत नाही
हा हा ह मग हथच असते काय ती
हो इथंच असते ती
हां हां
मग तिचा अभ्यास वगैरे ते घ्यायचा त्यानंतर मग माझं काहीतरी स्वयंपाकते नसते ना
हा ह म्मी पा्पा
असतात की आमचं ते हे ना बाजारचा व्यापार आहे
हा
मम्मी पप्पा बाजारला ते जातात
हो
मग त्या ते ज्यावेेळेात हा तेच ते मग ते ज्यावेेळी जातात त्या वेळेला स्वयंपाक टंग करायचं असतं
हम् हम ददी मग कधी देत नाहीत
नाही अ म्हणजे दीदी कशी ती शेजार माझी सपकी दिदी ती तिझं लग्न झालंय तीन अससते हिथ शेजारच दिद आहे
हा
हिचीी मुलगी असते
हस्ते व हा हां हा
माझी दिदी आहे तिचं लग्न झालंय तिला दिलेतुपरीला
हा
ती शेजची दिीदी असते मग तिच ति जी ती मुलगी आहे ती मग ख त्यांच्या आजीपास त्या नासत्या मगध्ये संध्याकाळी अशी येऊन बसत वरती अभ्यासाला ते
हो हो आवड पाहिजे अभ्यासाची
कुठलं काय करत नाही उपोर
नाहीत पाठीमागं लागायला लागते ना अजून समजत नाही म त्यांना
हा कधीपासून महागं लागलं त्यांचे कायतरी टेस्ट आहेत वाढतं
हा
कधीपसून माग लागलंय उगच मला भूक लागले आम्हाला हे झालंय
हा निमित सांगत असत अभ्यास करायला दिला नाही आता नाही थोड्या वेळ करतो की आता थोडा वेळ खेळतो सोहण्याच गरजचं
तेच ती पण कधीपासन बसल्या तिला काठी घेऊन बसली तर म्हणून काय करत नाहीत काय नाहीत
काही नाही य तसच असते आणि त्यांच्या कलाने घेतल्याशिवाय बा लिहित नाही मारून हणून काय उपयोग नाही त्यांना
ते कायता लहान आहेत त्यांना कुठला कळतंय आता काय मग तुमची तुम्ही काय घरातच असताय
होय घरातच असते
हा हा जॉब वगैरे ते काय करत नाही का
जॉब म्हणजे लग्न झाल्यावरती लगेच हा पिल्लू राहिला होता ना त्यामुळ नाहीच बघितलं पुढं मग आता आ आ चाललाय स्कूल ला आता हे दोन पुढं करायचं ट्राय
मग तुमं कायिक शषण झाले
माझी बीएस केमिस्ट्री झाल्या
होय मग चांगले झालेय की भेटू शकते कुठं पण
हा
एखाद्या इंडस्ट्रीमध्येध्ये नाही तर कुठेतरी टीचर वगैरे ते म्हणून
टीचरला पण कोर्स पाहिजात कि तसं नुसते केमिस्ट्रीवर कोण घ्यायला लागलं ना
साधे असे छोट्या अकॅडमीत ते नासतात ना एल के जी
हीजला हा म् ह्याच्या स्कूल वर बोलवत होते पण मीच नाही म्हंटलं
हा जमाय पाहिजे तो पण छोटा आहे कामुळ
आणि माझं कसं असं म्हणजे टीचिंग एक्सपिरियन्स काही नाही ना डायरेक्ट आता कसं ह करणार आपण ढ कायत टीचिंग एक्सपिरियन्स ये न असत तर मग चाललं असत
हम्म मग तुमचे मिस्टर वगैरे ते काय करतात
मिस्टर शेतीच करतात त्यांचं पण झालंय एम ए झालंय
हा हा
पण नाही जॉबच बघितलं ट्राय केलं पण कुठं नाही जमलं
हम् हम मग शेती जास्त आहे का
शेती होय होय चार साडेचार एकर आहे आमचे माळ अस माळ व ते नसते हम् द्राक्षाची बाग आहे
हा तुमच्या तिकडच्या शैरला जास्त द्राक्षाचे असतात ना हम्म म चांग
हा
आमचं पण असत शेती आहे पण इतकी अस जास्त शेती नाही नाही
नाही हा हा हा
म त्यात पण थोडं बहुत माळवं करतात मग एवढं पण नाही काय करत क का त्रास होतोय ना त्या शेतातलं माळवं वगैरे प हे करायचं
हो त्याला पण भरपूर रावायला लागते हो टाइमचे टाइम तोडायला लागते सगळं होते ना
दिवसभर घरात एकटं पाहिजे आमच्यात कसं पप्पा मम्मी दोघं पण बाजार करत नाही मग ते तोडायचं कधी व त्याला औषध पाणी सगळं करायचं असते
ह भाऊ छोटा आहे काय
होय भाऊ आत्ता त्याचा डिप्लोमा चालू आहे म्हणजे सेकंड इयर चालू आहे
लय द त्यांनी तर आता शाळा सोडून ते करत कसं बसाायचं त्यांचे त्यांची शाळा ती कंप्लीट
ते होय ते जमत नाही आणि बघ घरातले पण कसं एकट्याला त्याला शेताकडे लावून देत नाहीत.
नाही नाही राहिलं नाही आता ती.
होय कसं शेतात म्हणजे शेत कसं आत तेन आत आहे ना रस्त त्याच्यात ते मग कोण असतय नसतय.
होयच की.
मग एकट्याला कधी लावून देत नाहीत पप्पा तेन सोबत असलं तरच घेऊन जातात त्याला पण.
हां हां.
तुम्ही स्वयंपाकाला नाही शेतात देतेत नाही जायचं
घरातच
घरातच असते
हां.
हाय यातनच वेळ होतंय काय म्हणत्यात ते टाईम पुरत नाही.
हां हां.
जॉईंट फॅमिली आहे त्यामुळं सकाळच तेन आवरायला बारा एक वाजतंय परत ति तून हा स्कूल मधून आल्यावर याचा जरा अभ्यास तेन परत मग थोडा वेळ हा झोपतोय मग आणि संध्याकाळच रुटीन चालूच होतेय की.
होय आणि संध्याकाळच आणि मग त्यात आणि जातंय सगळा वेळ.
हां. त्यामुळ मग हे हम्म. आणि बघायला हायती सासू सासरे तेन हायत अजून त्यामुळे काही नाही एवढं लागत.
हम्म हम्म म्हणजे ते अजून यंग यंग आहेत काय?
होय होय अजून करण्यासारखे आहेत. हम्म अजून धीरांचं लग्न व्हायचं आहे एका.
हां हां हां हां. म्हणजे तुम्हाला दीर पण आहेत होय?
होय होय एक दीर अ दोघच आहेती दीर आणि मिस्टर.
हां हां म्हणजे नणंद तेन कोण नाही.
नाही नाही ननंद बाई नाहीत्या.
हां हां.
मग आणि बाकी?
बाकी काय नाही बघा माझी पण एम एस सी चालू आहे त्याचा पण अभ्यास आणि हे सगळं करत.
हां हां आता जॉबच ट्राय करणार असशीला मग.
होय आता लास्टच आहे ना हे लास्ट इयर आहे या एमएससीच बघायचं त्याचेच आता कुठं कुठं. फार्मा कंपनीत ते बघायचं आहे बघू आता काय काय होतंय.
होय. जॉब कसं एकानं मिळवून आता नाही भागत.
होय आणि कुस आता कुणाच्या उगच कशाला डिपेंड राहायचं आणि एवढं शिकलेय म्हण ल्यावर कशाला
तेच
शिकलेल थोडे दिवस तरी करायला पाहिजे.
करायला पाहिजे होय.
कोण देतील नंतर सगळे असं काय नसतात. की कोण असं काय बोलतात त्यांना असं खर आपण शिकल आपल्याला काहीतरी
होय जॉबला लागल्याशिवाय लग्न करू नकासा करं
होय तेच आहे आमच्यात तर तसच आहे निदान जॉब लग्न म्हणजे शिक्षण झाल्यानंतर एक वर्ष तरी जॉब करायचं
हा आणि मग नाही हो एकदा पाटे मांजे पडलं की पाठीमागच पडत जाते ते होत नाही कं्प्लीट करायचं लग्न झाल्या की जबाबदाऱ्या लागत पाठी मग
हा
माझं पण तस झालं लास्ट इयर राहिलं होतं त्यावर कोरोनात लग्न झालं
हा हा
त्यानंतर हार लगेच त्यामुं सोत पेनलेल पडत गेलं क पेनले
ह माझं पण तसंच होतं मी बीएससी केलते. आणि मग एमएससी ला कंटाळा ता अभ्यास करायचा घरात म्हणत होतो एम एस सी नाही करत एम एस सी नाही करत आणि दीदी तेन सगळे म्हंटलीत आता जर घरात बसलीस तर लग्न तेन होतंय मग काय पुढ शि कायच होत नाही गप्प कर जा दोन वर्षाचा असतंय.
हो आणि सपोर्ट करणारी पाठीमाग पण पाहिजेत ओ त्याशिवाय पण होत नाही.
होय नाही दिदी त्यांनाच आमच्या जास्त मला फोर्स केले दोन वर्षाच काय म्हणजे पूर्ण डिग्री होते ना कम्प्लीट
कंप्लीट होते
त्यामुळं सगळ्या जॉबला अप्लाय ते करायला ते म्हटलं तर आता बीएससी वर काय नाहीये
होती
त्यामुळे मग आणि केलं एम एस होय तेच की
हम्म
आणि काय म्हणतय मग चालतंय ठेवू का